हॅलो
हा झालं जेवण वगैरे.
हॅलो
हॅलो.
येतोय का आवाज?
हा येतोय बोलना झालं म्हंटलं जेवण वगैरे.
हो हो. झाला आताच.
हम्म
काय चाललंय बाई तुम
नाही बसलोय बघ आताच.
हम्म हम्म.
थोडीशी मीटिंग्स वगैरे चालू होतं.
अच्छा.
बाकी काय?
काय नाही निवांत आहे.
हम्म कॉलेजचं काय वगैरे कसं चाललंय?
नाही नाही, कॉलेज संपलं की आता.
हो, पण पुढे ऍडमिशन काही घ्यायचं, असेल ना.
नाही ऍडमिशन नाही घ्यायचंय, आता जॉब वगैरे बघायचंय.
हम्म हम्म.. मला घ्यायचेय एक वर्ष गॅप. पडला ना मध्ये.
हो, आता तुमचा गॅपच पडणार ये.
हम्म. तेच कुठं काय घ्यायचं काय. माहिती का काय कुठं कोणत, कॉलज चांगलं काय म्हणतेस.
बारामतीलाच घेवाव म्हंटलं ग.
हम. पण मला खूप लांब पडतेंय ना, मी म्हणत होते कोल्हापूर युनिव्हर्सिटी लाच घ्यावं.
हा तिकडे आहे की, मग कोल्हापूरला.
हो येऊन जाऊन करावं लागणार मग.
हा तिथच तेथूनच करायचं.
हम्म.
हम्म.
बघुया कस होतंय.
हा.
कशाला आपण, एम एस सी ला टाकू दे का.
एमसीनीच कर कारण बाकी, कशाला कोण नाही यमोकला तर. कोण विचारत नाही.
हो पण एम बी ए पण चांगलं आहे ना, आपल्या फूड प्रोसेस.
हा एम बी ए पण चांगले आहे, ‌जर बिझनेस वगैरे करायचा असेल तर.
तेच की हा तेच की. तशी फी पण आहे त्याला बरीच.
हो ते पण आहे.
हम्म. मग तू घेणारच नाहीस, का ऍडमिशन.
नाही घेणार आता. बास झालं की आता, ग्रॅज्युएशन झाले.
तरी पण.
बघूया मग, एक्सटर्नल भेटलं तर.
एक्सटर्नल तर नाही भेटत आहे, ना कुठं.
नाही आहे तसं, कधीतरी जावंच ला लागत.
तेच ना थोडंफार कॉलेज, अटेंड करावच लागतं.
एक्सटर्नल जर नाही भेटलं तर मग? तिकडच राहावं लागेल ना कारण, हिथून तर येऊन जाऊन नाही करू शकत. माझ्यासाठी कॉलेज लांब आहेत सगळे इथून.
हं.. तेच झालेय, माझं पण.
आणि य एम बी ए करायचं म्हंटलं तर, एम बी ए बारामतीत नाहीये.
आहे ना आहे बारामतीत आहे.
हो कुठं आहे?
ते आपल्या टीसी कॉलेजचच, एम बी ए कॉलेज.
अच्छा. हा आहे ते आहे मग, तर त्याच काय माहित कसं. आहे काय चांगलं, असलं तर.
नाही चांगलं तिथं मी केलती मधी चौकशी.
एदना आपल्या कॉलेजला प्लेसमेंट प्लेसमेंट नाही रा.
हम्म ते पण आहे.
बाकी इकडं सगळीकडे प्लेसमेंट आहे तिथं प्लेसमेंट नाहीये ना तो तर एक प्रॉब्लेम आहे.
हम्म.
जॉब देतेत बट जॉब किती लांबचे, ते तिकडं गुजरात राजस्थान. हिकडच तर नाही जमणार ना आपल्याला एवढ्या लांब जायला.
सगळं थोडी ना आता आपल्या मनासारखं होणार आहे.
ते तर आहे.
ते करायच लागते.
काहीतरी करावंच लागेल त्यासाठी काय
हम्म.
बघुयात ह्या वर्षी तर नाहीच मग पुढच्या वर्षी केलं तर केलं.
नाही यावर्षी तर मला पण नाय जमणार. हा तेच की विचार करण्यातच वेळ गेला घेऊस तोपर्यंत
ऍडमिशन फुल झाले असतील आता.
हम्म मागच्या वेळेस पण टाकायचं टाकायचं म्हणून राहिल.
तेजस पण घेणार आहे ऍडमिशन. पंधरावीला पुण्याला हम्म. मला बोलत होता परवा दिवशी.
आं हां.
मला म्हणला काय ॲडमिशनच वगैरे काय चाललंय?
आपलं डी वोक झाल्यावर ऍडमिशनच घेतलं नाही काय परत?
घेतलं बियोक झाल्यावर ते ट्रेडिंगचच करत होता.
हा हा, त्यात पण इन्कम चांगला असेल ना.
आहे बट त्याला घ्यायचंय आता ऍडमिशन तो म्हणतोय पुण्यालाच घेणार आहे हे घेतलं तर, हीथ नाही घेणार. मग घ्यायचंय का विचरत होता मला, पण म्हटलं नाही मला मी नाही आता सध्या घेणार. बघू म्हटलं परत
हम्म हम्म हा.
घेतलं असेल.
काय
थोडसं बोलण झालं.
हम्म.
तसं काय नाही बोलले.
ते कस आहे, सगळ्यांनी कुठं ना कुठे घेतलंय ॲडमिशन ते आपण हम्म.
बघू घेऊयात, पुढच्या वर्ष घेऊयात मग.
हम्म बघू की भरू, फॉर्म तरी भरू.
नोकरीच बघायलय.
बघू कुठं कुठे भेटतय चांगलं असं बरं पडते तिथं टाकूयात फॉर्म.
हो सोप्पं पडेल जास्त आत पन्नासाव कॉलेज असं, येण्या जाण्याला आपदा नको परत.
नाही नाही ते थांबवणारच. तिथंच जर आता अप डाऊन तर जमणार नाही जवळपासच
हा जवळपासच. चाललंय घरचे कसे आहेत सगळे?
मस्त आहे बरे आहेत.
हम्म काळजी घेते का तुझी?
होय-होय येते की.
खायचं प्यायचं काय?
चालले सगळ्य नीट चालले. तुझं काम कसं चाललंय?
काम चाललंय बर्यापैकी आता वेळ नाही एवढा भेटत जास्त. पण, तरी त्यातूनच करते थोडंफार ॲडजस्ट.
हम्म हम्म.
मुलीच हा, शाळा असते तिची सोडवा आणा परत. त्याच्यातच वेळ जातोय निघून.
हम्म त्यामुळेच.
कितीला असते शाळा?
साडेसातला साडे अकराला सूटती. सोडवायला पण जायचं आणायला पण जायचं, मग टायमिंग होतो. मग घरची कामं पण बघाव लागत्यात तोपर्यंत.
हम्म मग, उशीर होत असेल.
त्याच्यामुळेच उशीर होतोय मग.
हम्म हम्म.
मग आता काय बघु कसं होतंय. ऍडमिशन पण, त्याच्यामुळेच नाही घेतलं. कारण होणारच नाही ना एवढं सगळं.
तेच की आता पोरगी शाळेत जायला लागली म्हणल्यावर.
अं तिजा बी अभ्यास घ्यावा लागतोय.
हम्म. काही क्लासेस लावलेत का?
नाही मीच घेते अभ्यास अभ्यास दिलेला. करत नाही, काय नाही.
हम्म कितवीलाय?
तर्सरीला
हा हा हा.
सरीत हाय आत्ताशी तरी एवढा ताप देतय.
हम्म पोरगी म्हणल्यावर बारकी.
तुम्हाला कळल आता.
हा तो, शांत आहे.
चुला कसं अस बघायला लक्ष ठेवायला, कोण नाही ना पोरीकडं.
हा कोणच ना मग त्याच्यामुळं.
हम्म.
आहेत घरी सगळे बघायला वगैरे.
तेच की.
हा मी कॉलेजला ॲडमिशन घ्यायची मग मला. कधी जावं लागलं कॉलेजला इमर्जन्सी वगैरे तर मग. चोरीला घ्यायला बी घरी कोण नाही आणि बघायला पण कोण नाही ना.
हम्म ते हायच.
त दखून बघणार आणि तिला जरी तिला घेऊन गेली तर तिथं कुठं ठेवायची?
तसं नाही ना जात आहे जेवण.
तस नाही जात येत त्यांच्यामुळं नाही घेतलं म्हटलं जाऊ दे ह्या वेळेस नकोच, पुुढच्या वर्षी बघायला येईल.
हम्म हम्म, तुझा गॅप पडला नाही ना.
नाता
तुझा कॉलेज असं कंटिन्यू केलंस ना तू? मागच्या वर्षी कुठे गॅप पडलाय तुझा? गॅप्प पड हा बरोबर बरोबर. हा बरोबर पडला.
एक वर्षता हे दुसरं वर्ष आहे.
हम्म सर्टिफिकेट भेटलय मंग डिग्रीचा?
टला अँप्लाय केलंय, आता काय माहित कधी येतंय.
हम्म हम्म.
आठवडा झालं करून अप्लाय.
हम्म कसं गेलं ते?
त्याच्यामध्ये नेट कॅफेमध्ये करतात ना.
हा हां.
करून घेतले दीड हजार रुपये घेतले त्यांनी.
एवढे घेतले?
हो दीड हजार घेतले आणि प्लस त्यांची फी पण घेतली त्यांनी चारशे रुपये.
काय काय लागलं तिथं डॉक्युमेंट?
काय नाय आपला रिझल्ट आणि आधार कार्ड ते पीआर एत नंबर आणि सीट नंबर.
हा हा.
हा तेवढं लागतंय तिथं ते करतात सगळं अप्लाय वगैरे.
हम् ह् माझा थर्ड इयर चा रिझल्टच घ्यायचा राहिलाय अजून.
हो थर्ड इयर चा रिझल्ट घेतल्याशिवाय सर्टिफिकेटला अप्लाय नाही करता येणार. त्याचं पण चार्जेस आहेत काहीतरी. आपण जितकं लेट हे करेल ना तेवढ्यात पॉझिटिव्ह वाढत जातात त्यात असं काहीतरी आहे.
पण आहे व्हय.